हॅलो.
हॅलो आवाज येतो आहे का?
हो हो येतोय येतोय.
हा रेंजचा प्रॉब्लेम आहे मग, आवाजच जात नाही.
होय काय तुम्ही कराडलाच असता का आता?
हो हो आपल्याबद्दल काही माहिती नाही द्यायची.
होय का. हा हा बरं बर चालेल चालेल पण त्या विषयी बोलू आपण.
वा.
हा. हॅलो.
चालू कोणते तरी एखाद्या विषयावर कायच आध आधिक मास बद्दल तुम्हाल?, पोचायचे ना, हो आवाज येतोय.
हो हो हो हो येतोय येतोय. हो हॅलो.
अधिक मास हॅलो आवाज येतोय का?
हा हा येतोय येतोय. अह येतोय ताई मला तुमचा आवाज.
अधिक म सबदल म्हटलं तु्ही आधिक मास.
हो आमच्याकडे पण असे पद्धत असते. आमच्याकडे पण असं लेकीला जावयाला बोलावतात हा हा तेच अधिक मासाच म्हणजे लेकीला जावयाला बोलून त्यांचा मान पान करतात. त्यांना अनारचे बनवतात कोण आनारचे नाही बनवायचं झालं तर मग ते मैसूर पाक वगैरे आणून त्याच्यामध्ये चांदीचा, दिवा ठेवून त्याचे ओवळतात जावयाला लेकीला ओवाळतात. असा आहे आमच्या पद्धत.
हो.
तुमच्याकडे कशी हाय
सेम सेम आमच्याकड पण त्यांना जेवायला वगैरे घरी बोलतात.
हा हां जेवाय हा हां.
हॅलो. सेम आपल्याकडे लेकीला, जावयाला घरी बोलावतात त्यांना हॅलो.
आ तुम्ही हा हा. हा हा येतोय येतोय तुमचा आवाज मध्ये मध्ये कट होतोय.
हा रेंज प्रॉब्लेम ह्या व फोनला आवाज येतोय हॅलो.
हा येतोय येतोय हा येतोय आवाज.
माझा येतोय का
येतोय आवाज मला पण तुमचा.
तुमचा येतोय का माझाच येतोय हा आमच्याकडे पण सेम अस लेकीला वगैरे जा आमच्या पण आध, मास ते मास असतो तुमच्या सारा
ह अस का ह् ह्.
हो हो. आ आमच्याकडे काय झालंय प्रॉब्लेम रस्त्याचे हो तीन वर्षात न पवित्र महिना आहे ना.
हा हा मग ती तिनही वर्ष फत हा हा मग तुम्ही प्रत्येक तीन वर्ष तर येणार करतात का फक्त पहिल्या अधिक बसरच करत असं. जावायला लेकीला बोलवतात. पहिल्यांदाच ना काय काय लोक हा. हो हो काय काय लोकांमध्ये प्रत्येक तीन वर्षाला करतात असं ते औरंगाबाद वगैरे आहे. ना त्या साईडला. तर माझी सून तिकडची आहे. ना औरंगाबादची हा. तर तिची आई आलेली म हे घेऊन आलेली अनारसे. परत मुलाला चांदीचं कड बनवलं असं दिवा वगैरे ना ते घेऊन आली. कपडे घेऊन आले आम्हा सगळ्यांना मग आम्ही पण त्यांना आईची तिने सा ओटी भरली त्यांच्या वडिलांना पण कपडे. दिले भावाला पण पाकीट दिलं पैशाच असं म्हणजे त्यांनी पण आम्हाला केलं आम्ही पण त्यांना केलं अस. त्या म्हणल्या प्रत्येक तीन वर्षानंतर प्रत्येक तीन वर्षांनी करतो. त्या म्हणे आम्ही पहिलेच लेकीच्या तीन वर्षानंतर करतो अशा बोललेल्या. हॅलो.
नाही नाही आमच्याकडे फक्त. ते एकदा करतात आणि परत कोण हौसेनंकरत असेल हो.
हा हा तेच हो हो. येतोय मला ऐकायला येतोय येतोय. हॅलो.
हो हो आमच्याकडे फक्त एकदाच करतात नंतर
येतो आवाज मला तुमचा. होय का! हा हा
हो होय
आजकाल तर किती फॅशन किती आज आजकाल तर किती ते वॉट्सअप वरती किती रीलस येतात कस कस करतात ते किती हे सगळं म्हणजे आजकालच ते हे झाले सगळं डेकोरेशन करा प्रत्येक गोष्टी तर हे करा ते करा हो किती त्याला खर्च
जरा गरमी आहे ना आमच्याकडे चालले ओ रस्त्याचे वगैरे काम
हां हां
त्यामुळे ते अतिशय गरमीते
हा हा
उन्हाळा भरपूर वाढलाय अजून पाऊस वगैरे काही पडत नाही आमच्याकडे
हो आमच्याकडे पण अजिबात पाऊस नाही नाही एकदा पण नाही पडलेलं खूप म्हणजे खूप गरमी होती आमच्याकडे
खूप गरमवर रस्ते एवढी झाडं वगैरे तोडलेत ना त्यामुळे अतिशय गरम व्हायला लागले.
हो तेच तर झालंय सगळीकडे सगळीकडेच झालंय तसच
सगळीकडे असचं सिमेटचे वगैरे रस्ते बनवले उष्णता वाढली इतकी गरमी आहे क नी पर्यावरणाची म्हणजे या वर्षी पडतोय का नाहीची शंका वाटायला लागली एवढी झाडे
तेच ना आणि पाऊसात किती बारीक आली तरी सुद्धा अजून पावसाच ठिकाण नाही.
हम्
त खूपच प्रॉब्लेम होणार आहे कसं माणसं वृक्षतोड वगैरे भरपूर व्हायला लागलेत माणसं झाडं तोडतात त्या बदली एक झाड लावायला पाहिजे ना लावत नाहीत फक्त झाड उडत
हो तेच ना लावायला पण पाहिजेत ना झाडं पण काय आजकाल येतोय येतोय येतोय
जा पर्यावरण वगैरे आपण रक्षण करायला पाहिजे ना
हो ते सुना मलांना सांगायला शिकवायला पाहिजे सगळीकडे चालू आहे आमच्या इकडे बस समोर मेट्रोचं काम चालू आहे
एवढा उन्हाळाला ना उन्हाळा ऍक्च्युली म्हणजेच वाटत नाही आणि उन्हाळ्यामुळे एवढा त्रास होतो ना
हो आत्ता हो बघा ना आता पाच वाजले तरी किती ऊन आहे बघा ना हो पाच वाजले तरी पण बघा ना अजून किती ऊन लागते दुपार सारं कडक ऊन आहे
तऊ नाहीय होऊनय
ह तेच
ल अतिशय राास होतो ह्या गरमेचा
हा
त्यामुळे आजकाल प्रवास वगैरे कुठं करूच वाटणं झालं ह्या गरमीमुळ
घरातून बाजारलाच सुद्धा जाऊ वाटत नाही इतका गरमी होते नुसत भाजी आणायला सुद्धा
हो हो आणि आज शाळा त्या सुरू झाल्यात शाळा सुरू झाल्या मुलांना इतका त्रास होत
हो
शाळा वगैरे सुरू झाल्यात ना मुलांना एवढा त्रास होतोय ना गर्मीचा हो हो दहा तारखेपासून
यावर्षी लवकर चालू झाल्यात का शाळा आता प्रत्येक वर्षी पहिले कसे चौदा तारखेला चालू व्हायच्या शाळा ना चौदा जून ला व्हायचं शाळ चालू.
जायचं. यायचं शाळेत जायचं यायचं अस वरे चाले त्या मुलाशतो अस एक पाऊस पडला ना असं छान मारवर होईल, कारगार वगैरे छान असं सुगन वगैरे येईल असं वाटत पावसाची पारायचं चाललंय आता ब गरमी हा.
हो तेच सगळ्यांना तेच वाटतेय कधी एकदा पटतोय. हो खूपच यावर्षी खूप राजला
आणि ह्या अधिक महिन्या असल्यामुळे जरा पाऊस बाकी कसे आंबे वगैरे आंब्याचं वगैरे सीझन, महागाई महागा एवढी वाढलेली ना त्यामु आंबा भरपूर आंबे ऍक्च्युली ना ते पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आंबा बाहेर गेलाच नाही आंबी आहेत ना बाजारात भरपूर आंबे आहेत.
हो नाही मी या पण भरपूर खाल्ले आम्ही आंबट प्रत्येक वर्षी कक्ष वर्षी.
पूर गेल्या वर्षी लांबे खायला भेटले वीस मे पासून पाऊस सुरु झाला, या वर्षी भरपूर आंबे म्हणजे बाजारात एवढे आंब आहेत का नाही पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे नाही आंबा निर्यातच अस झाला नाहीये त्यामुळे आंबे भरपूर खायला भेटले.
हा हा, हो हो.
आम म्हणरकटला आता वाट पाऊसवा पाऊस पडावा. हो हो पावसाळा पाहिजेच की. शेतकरी वगैरे वाट बघायला लागलेत पावसाची.
हो तेच ना त्यांना पेरणी वगैरे करायची असते ना शेती. शेतीचे काम अस सुरू व्हायला पाहिजेत ना आता.
पाण्याचा वगैरे त्याचा प्रॉब्लेमच चालू आहे तो.
भरपूर का चालोय प्रॉब्लेम पाण्याचे खूप पाण्याचे प्रॉब्लेम चालू आहेत पाणी दोन काय काय ठिकाणी तरी आठवडतण एकदाचेते पाणी तास दोन तास असगैर.
हो हो तरी आपल्याकडं बर आहे. नाही नाही आपल्या इकडं बरं आहे काय काय ठिकाणी इतका पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. अतिशय पाण्याचा प्रॉब्लेम पे पाण्याचा त्यांचा प्रश्न आहे शेती तर नाही आपल्याकडे तर निदान शे
हो हो. आम्ही तर राहतो इकडे आहे पाणी तर माझे जाऊ वगैरे राहते तिकडे त्या साईडला किती दिवसाांनी पाणी आलं तीन चार दिवसांनी त्यांना जाय अंघोळीला पाणी ना प्यायला पाणी कशाला बाथरूमला पाणी लावतं एवढं हलत
हो हो खेडेगावात वगैरे जरा वरती अे डोंगरात वगैरे असणार त्यांच्याही प्रॉब्लेम चालू आहेत. शेहरात वगैरे ह एक गोष्ट ठीक आहे पण खेडेगावात वगैरे ना टँकर ना आता पाणी पुरवच चाललंय. जनावरांना शेतीला तर आजीब पाणी नाही पण प्यायला जनावरांना पण पाणी नाहीय शिवाय असा ओला पण नाहीये त्यामुळे आता पाऊस पडायलाच पाहिजे आपण म्हणतोय पडयला पाहिजे. पण त्याला आपण कारणीभूत आपणच आहे आपण एवढी झाडं वगैरे तोडतो.
बरोबर आहे.
वरण किती खराब झालंय प्रदूषण, आता हे रस्त्याच्याकडे ला एवढं आमच्या रस्त्याला एवं छान वाटयचं ना दो साईड ला झाडं होती एकदम गेल्यागत, पण आता एवढं ऊन ऐ का नाही रखरखत नको वाटते त्या रस्त्याला रस्ता एक दिसाय लागलय. एकदम असे उजा, कुठ रसत्या ला आपपायचं म्हणलं ना तर एखादं झाड नाहीये, सावलीला. तेवढा ते प्रॉब्लेम हो त्यामुळे जास्त गर्मी झाल्या ह्या वर्षी तर खूपच झाल्या गरमी.
हो.
चालतंय आपलं टायमिंग झालंय आता.
बर बर चालेल चालेल धन्यवाद थँक यू.
परत कधी कॉल करा साधा कॉल आधी करायचा नंतर हे करायच.
हा हा चालेल चालेल तुमचे झाले पाच कॉल.
नाहीय ना झाली आताश हा तिसर आहे.
हो बरं बरं चालेल, थँक्यू, हो.